हा बर
इथे देशपांडेच्या जाते वाटतं
हं हं
त्यासनी ते कंम्पल्सरिच केलंय ग जाऊन प्रॅक्टिस करायची असं.
हं हं किती तास जातीया मग?
मग सकाळी जात्यावरती दहाला आणि दुपारी अडीच तीनला येतीया. आली त्या दिवशी आल आल्यानंतर आलती बाई. दोन दिवसांन घरला.
हं हं
हंम्म त्यांचा मोठा मामा पण वारला बई.
कशानं?
कायच व्हायला नव्हतं अचानकचसं जोरात अटॅक आला का काय माहिती.
वय किती आहे ग बाई
चौतीस काय पस्तीस आहे बाई.
लग्न झालं काय.
लग्न होऊन नुसता एक वर्ष झाल एक वर्ष होन पाच का सहा दिवस झालत.
अगं बाई पाप, मुलं नाहीत.
नाही मुल तेन काय नाही म्हणून बाळ अजून.
उ हम्म
अचानकच म्हण बाई काय माहिती चांगलच होता म्हण एक म्हणजे जराच काय छातीत दुखालतं वाटतं
ह्म्म.
आणि दाखवून तेन आलाय पण म्हण औषध तेन घेऊन आणि सकाळच नाश्टा आवरलाय नाश्टा तेन केलाय सगळं आणि बसल्या बसल्याच म्हण काय झालं आणि दवाखान्याला नेऊ तो पर्यंत संपले म्हणून सांगितले तुमी बाई
हम्म
तेच त्यांच्या आजीनं ती लय टेन्शन घेतले हं
कोण
त्यांच्या आजी गं
हम्म हम्म.
तिला पण बरं नसते आधीच ते टेन्शन न ती हाथरूनच धरलीया
हम्म हम्म म्हणून ती गेली असेल गे संखेश्वरीला म
हम्म काय नाही म्हणाली ती बया आईलाच बोलवून घेणार इकडं म्हणाली होती विचारलो जाणार काय म्हणून
हं हं
नाही बई मला काय तिथं थांबायला होत आत्ता आणि आजीलाच इकडं बोलवून घेणार म्हणालती
हम्म हम्म मग आर्याची मम्मी म्हणालती
अं मार्या म्हणालती एका आठवडाभर होतीत म्हण त्यांनी आणलेलीत ते झाल्यानंतर इथं
हम्म.
आम्हाला काय माहितच नाही हे म आठवडाभर ठेवून घेऊन परत आणून लावून दिलीत वाटतं
हम्म.
म आता मार्या आल्या म्हणून घेऊन येणार म्हणालती बाई काय केलत काय माहिती अत्ता बाकी मांजर कुठन गं काय?
किती दिवस झालं म्हटलं मरुन?
त्यांची अ रमजान ईद होती माहितीये काय?
आ हा तव्हा होय
त्याच्या आधी गं वीस पंचवीस दिवस काय तर
म त्यावेेळेस ती ईदला पण नव्हती त्यांनी इथं
हम्म.
मग दरवाजा बंदच कुलूप घालून तिकडच गेलतीत त्यांनी आणि आम्हाला हे काहिच माहीत नाही आम्ही म्हणालोय का हेनी काय कराय गेली असतील? म नंतर अ दुसऱ्या दिवशी काय तर आई चाललेली वाटतं खाली
हं.
म ते विचारली वाटत कुठंन होत अस दिवसाला आणि अस म्हणून म ते सांगितली मम्मी त्यांची असं असेल हम्म झाले आणि तिकडच गेलतो म्हणून आम्ही.
ह
मांजर कुठूनं आणलाय सगळं?
कोल्हापुरात
किती रुपयला?
चार हजार
अगं बाई बारकास्ताना आणलंय सगळत म मो म्हणजे असं मोठं झाल्यावरच.
बारका असतानाच की.
हम्म काय घालतं असं त्याला?
पेडीगिरी
हम्म दुसरं काय खात नाही?
आत्ता खायली जरासा दूध पित होत नुसता आता जरा जरा काय खायले बिस्किट तर
हा हा. तसलं गुब्याचा गुब्या आहे.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
आमच्या मांजरा नाणी दिले पिल्ली.
किती व्हय?
काय
किती पिल्ली दिल्या?
तीन दिले.
हम्म.
तिकडे पलीकडच्या घरात दिले आता.
पिल्ली कोण घेऊन जाते काय माहिते?
पिल्ली घेऊन जातात खरं गल्लीत कुत्री आणि ती बोकं एवढी आहेत मोडूनच टाकत्यात.
खानं असे
तप माग मागची पिल्ली लई भारी होती पांढरी-पांढरी तिच्यासारखे झालीती पूर्ण पांढरी दोन आणि एक बिस्किट कलरचं होतं इथे समोर ए क राहिल्यात ती मुसलमानची त्या भाभीने घेऊन गेली ते.
हम्म.
आणि छान ठेवलेली तिने पण आणि राहिलेलं बी त्यांच्या त लई छान झालते ते. सेम सस्सा चं दिसालता असं पूर्ण पांढरे एक पण डाग नाही त्याला काळं असं काय कुठं पांढरं पांढरं खड्याने रोज आंघोळ घालायचे त्यांनी.
हम्म.
लई छान ठेवलेली तिने आणि बोका ही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
हां
तिने म्हणे आंगोळ करतो त्यांनी मी काय .
नाही गं खरं लई छान ठेवलेली तिने त्याला. आलीय ती काय लक्ष नव्हतं वाटतं घरात होती तिने आत आणि ते बाहेर आलेलं वाटतं पाप आणि आलं ते बोका पकडलं मारलंच त्याला. आणि एक ते बिस्किट कलरचं होतं त्याला पण अ कुत्र्यानं फाडलं आणि एक हाय ते आम्ही बाळगले आता.
हम्म
मन्या आहे तो.
ते लई हाय.
ते त्याच्यासारखंच होतं ते पण.
हम्म.
पांढरे पांढरे पूर्ण पांढरे शुभ्र. त कालपसनं कुठं गेलाय ब दिसा यायलाच नाही.
का कुठं फिरतेय मध्ये?
जाते कुठं पण येतच नाही दोन-दोन दिवस.
मग नाय
आम्ही आलो त्या दिवशी तेवढं येऊन भेटून पायाला घासून जाते. गेले आज सकाळी तेवढं आलेलं वाटतं हा.
परत याई नाही.
आज सकाळी आलेलो वढतं?
हम्म.
मटण घातलेली वाढतं आई ना आणि गेले.
हम्म.
त्याच्यासाठी मटण चिकन आणत्यात.
भारी कि मग.
हम्म चिकन लागतं बाकीचं कायच खात नाही ती.
हम्म
जर्रा पण काय खात नाहीत. नुसतं चिकन मटनच पाहिजे.
हम्म.
दूध भाततेन पण काय खायत नाहीत दूध जरा पिले तर पिते.
मी कुठली कसा पोडयातनं उकुडून आणल्याय .
हम्म तिथनं कशाला आणावं बाई.
मग कसं काय ते ते तेवढंच खाते चिकन मटन.
अगं ते त्यांनी एक राहिलेलीत इथं भाड्यानं.
उम
आणि त्यांच होतं ते मांजर आणि तिनी घर सोडून गेलीत ब ते ती तचं राहिले जायलाच न तेे.
कुठं राहिलेलीत?
अ इथ ही बंगलंवाली आहे की
हम्म
आपल्या घरासमोर नाही तिची बहीण नाही माहितेय?
हम्म हम्म.
बहिणीचं घर आहे त्याच्या साईडचं घर आहे कि ते.
हम्म.
हम्म पट्टणकुडी काय म्हणतात बघ त्यास नी
हम्म हम्म हम्म.
त्यांच्यात राहिलेली तिने.
उम्म
मग त्यांनी मटनच खायचे थोडत रोज मग ती पण मटनच खाय शिकल्यात.
हम्म म त्याला बी मटणच पाहिजे.
हा मग ती मांजरीन क नी जायलाच नाही. त्यांच्यासोबत इथंच राहिली आहे ती.
हम्म.
हा त्यास्नी मटणाचीच सवय हाय जास्त.
हम्म.
कुत्रं पण हाय काय?
हाय की.
काय काय गं आहे सगळंच आहे हाय.
कुत्र एक मांजर एक
म्हशी, गाई का आहेत काय?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
ते ज्ञान कुत्रं मांजरचं बाळगल्याल्या सा
त्या तो ऐरण कोण आणणार म्हणून नाही.
हा हा. आजीला काय काम असतयं जाऊन आणायचं की.
सांग ये की तू तेवढं आब्रू काढतिया मग लई.
अ हं हं हम्म काय करतिया ग मग दिवसभर ती.
काय घरातच कि.
हम्म हम्म. किती वयाचीय किती वय आहे तिझं?
काय?
किती व एज हाय गं?
असल एक सत्तर.
काय म्हटलीस?
सत्तर असल म्हटलं.
सत्तर.
हम्म.
हम तरी हाय की म
आता दोन हजार सव्वीस चालूय नव्हं.
होय.
हम्म.
आत
दोन हजार सत्तावीसचं आमचं यात्रेच हे आलयं टाइम टेबल आलयं.
बाई किती वर्षांनं असतिया?
वर्षाला असतिच की.
वर्षाला असतियाच वय.
एकवीस दोन हजार सत्तावीेसला. तीन दिवस एकवीस बावीस तेवीस मंगळवारी
कुठल्या महिन्यात?
फेब्रुवारी महिन्यात.
हा हा माहीच.
हम्म माहिचं.
ये आई आई एक मिनिट थांब ये लवकर ये.
तिला का बोलवायलियास?
बोलवाय लागलोय ग.
का?
आलीस काय ग? अग बाई मार कि ग मार कि ते साळू त्यानं मार कि. अग बाई जातय ते धा गेली ती तुला मारव पाहिला झुरळ गं.
झुरळ माराय काय तिला बोलवाल्यास?
मग मी मारू? नाही बाई भीती वाटत्या मला. गेलं ते आत. पळालं ते.